का आवाज
येतोय
नोमटा
काय नाही निवांत तुला तुझ्या शाळेतल एखादा किस्सा सांग ना
आमच्या जमान्यात शाळा कसल्या होत्या बाई मी शाळेत गेले असते तर नसते का कुठ तरी नोकरी केली कुठ तरी
नाही तुला जेवढं आठवतंय एखादी एखादी छान अशी आठवण असेल ना मला बघायचंय की आमच्या शाळा आणि तुमच्या शाळांमध्ये असा किती फरक आहे
आमच्या शाळांच काय होत तुमच्या सारखा असं नव्हता ना एवढं रात्री पण शिक्षक बिचारे बसायची बसवायची शिकवायला पोरांना अभ्यासाला
तुझा आवडता विषय कुठला होता हू
सगळेच विषय मला आवडायचे अग मनापासून करायचे मी अभ्यास
तरी त्यातल्या त्यात इतिहास
त्यातली त्यातली इतिहास मला खूप आवडायचा तो चौथीचा इतिहास हो
काय होतं चौथीच्या इतिहासात
शिवाजी महाराजांचं सगळं नाही चौथीचा इतिहास म्हणजे आपला सगळं हेच आहे न त्याच्यामध्ये
हू
हो
एखादी अशी आठवण की जी तुझ्या अजून लक्षात हाय
आ
किव्वा एखाद असं आवडत शिक्षक कुठले तरी की जे खूप चांगले होते
शिक्षक अशे चांगलेच होते अगं मी आता होतो की ना एक एक लहानपणीची आठवण माझी एकदम लहान मी पहिलेतून अ पहिलीत का दुसरीतच गेलते आणि दोघं भाऊ नाही का माझे जुळे होते जुळे आहेत
हू
मग मला शाळेत जायला ना मी खुश होतेच म्हणजे असं तर काय शिक्षका ते पहिले शिक्षका ना घरी यायचे
विद्याथ्यांना न्यायला
सांगायचे माहितये का
हू
आम्ही ना तुला त्यावेेळे त्या गोळ्या वगैरे असायच्या बिस्कीट किंवा गोळ्या वगैरे
हा.
तू फक्त पेपर लिहायला ये, आम्ही तुला बिस्किट देतो, तुला खाऊ देतो पेपर तुला लिहून दाखवतो, म्हणजे एवढे आपले पण पहिले से आ
तसं का बर?
मी जायची नाही ना काही लहान होते दोघ जण, भाऊ माझे लहान होते ना जुळे.
हं.
आईला शेतात जाया लागायचं आमच्या दिवसभर, त्यांना सांभाळाय लागायचं मला.
पण ती तुझी जबाबदारी थोडी होती?
मग आता काय करायचं आईला काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, नाय काम केलं तर खायचं काय?
हम्म.
मग ते दोघांना घेऊन जाऊ शकत नव्हते शेतात. मग घरी दोघं तिघांना घेऊन बसायच घरी दिवसभर, मग शाळेत जायला नाही भेटायचं गं मला. मग ते परीक्षा कधी आल्या ना, का मग घरी यायचं. सांगायला येे तू उद्या पेपर आहे, उद्याच्या दिवस तरी ये.
म्हणजे पहिले शिक्षक असे मुलांना, आ? हे करायचे.
तेव्हा पेपर लिहायला जायची तेव्हा ना हस करत असायचीच पेपर लिहायला?
नाही दोन वर्ष मध्ये गॅप गेला ना नंतर मी मग म्हणून तर कमी झाला ना शिक्षण. तर मला असं
हम्म. आणि शाळा कुठ होती? शाळा कुठं होती?
घराच्या समोर एकदम.
मग तू तुझ्या भाऊंना घेऊनच का नाही गेली शाळेत?
हम्म लहान होते ना तेव्हा ते हम्म.
बरोबर.
एकदम लहान होते, त्याला घेऊन कसं जाणार? त्यात एक तर पूर्वीचे शिक्षक एवढे नाय ओ घरी येऊन सांगायचे लहान समजूनच.
हम्म घराबाहेर हे.
अम्म ह.
पण तुला आवडायचां का अभ्यास करायला?
अभ्यास करायला खूप आवडायचं, शळा शिकायला खूप आवडत होतं. पुढे पण शिकायचं होत मला, पण मला शिकता नाही आलं. म्हणून मग पुढच्या पिढीनं वाटतं ना आता पुढच्यांनी तरी शिकाव चांगलं स्वतःच्या पायावर उभा राहव अस का काय तरी कराव.
करणार की नक्की करणार.
हम्म.
बण म तुझ ह्या गोष्टीवर काय मत आहे? की माणूस जेवढं शाळेत शिकतो. तेवढच बाहेरच्या दुनियेत राहून अनुभव आणि
हो अनु शिक्षणाचा अनुभव आणकी मोल आहे. अनुभवातलं शिक्षण पाहिजेच. नुस्ता अभ्यासी शिक्षण किंवा पुस्तकी शिक्षण. पण नुसतं त्यात नाही शिकत सगळे माणूस तो.
ते तर पाहिजेच आणि त्याला जोडीचे अनुभवाचे पण
तुझं अनुभवाचं शिक्षण तर भरपूर मोठं आहे ना तरी पण तुला अभ्यासात च्या शिक्षणाची कमी का भासते हॅलो
माणूस काय ना काय अस मग
माझा आवाज येतोय का हू तुझा मधी थोडासा कट झालेला
मध्ये तिकड किचन मध्ये गेलं ना रेंज कमी होते तिकडे
हू
किचन मध्ये गेली होती मी बोलता बोलता
म आमचं गाव कसलं खेडे गाव आम्ही अभ्यास कसं करायचो माहितये का दिवे लावून कंदील लावून रात्रीच आम्हाला दिवाळी दिवाळी सुट्टीचे ह्याला होमवर्क असायचे ना करायला हा ग्रहपाठ वगैरे लिखाण असायचं निबंध लिहायचे गृहपाठ लिहायचे गणित सोडवायचे
मग ते दिवाळीचा अभ्यास लिहून द्यायचे सगळं मग तेवढा अभ्यास करायचा पूर्ण सुट्टीच्या हेच्यात आम्ही रात्रीच्या एकमेकींच्या च्या घरी जाऊन मध्ये कंदील ठेवायचा दिवा ठेवायचा आणि अभ्यास करायचं
तू एवढ्या पुराण्या जमाण्यातली आहेस
मग त्यावेळेला न्हवत्या लाईटी तिकडे खेड्यात
नाही तुझा आवाज ऐकून तर असं वाटत कोणतरी तरूनच बोलताय म्हणून हो
अ त्यावेळेला आमच्या गावी लाईट पण नव्हती
का मॅडम
म लग्न झालं मुलं आमचे लग्न झाले मुलांचे मुलांना मुलं झाले सगळ्यांना माझी मोठी नात तर लय भारी आहे माझी
हो तुमचा आवाज ऐकून असं वाटत नाही ओ अजिबात
हू माझी मोठी नात आहे ना इंजिनिअरिंगला हाय आता
हो
एक तर आता अकरावीला एक सहावी ला एक पाचवी ला एक पहिली एक नर्सरी एक घरी खेळते अजून एवढे नातवंड आहेत
सगळ्यात आवडतं कोण आहे बरं तुमचं त्यातलं
आमची सगळ्यात माझी सगळ्यात लाडक्या दोन पोरी हायता राधा आणि कृष्णा
अच्छा
सगळ्यात जास्त राधा
आमची भेट घालून द्या हा कधीतरी दोघ.
आ नक्की या आमच्या गावाला.
येतो येतो नक्की येतो मग आम्हाला अनारसे. पण खाऊ घाला.
हमम.
अनारसे पण खाऊ घाला आणि गुलाबजामून पण खाऊ घाला.
हो गुलाबजामून पण खायला घालतो तुम्हाला.
ह.
एक प्रश्न विचारू का तुला. अशी कुठली गोष्ट आहे की जे केल्याने तुला खूप आनंद भेटतो.
दुसऱ्यांना मदत
नेहमी.
नेहमी दुसऱ्यांसाठी जगणं मला सगळ्यात जास्त आवडतं.
पण मग स्वतःसाठी का नाही.
दुसऱ्यांसाठी जगणं त्याला खरं आयुष्य म्हनायचं.
पण. त्याला अर्थ काय.
असतो अर्थ काय काय ठिकाणी नसतो काय काय ठिकाणी असतो कुठे काय काय अशे आयुष्यामध्ये चांगले भेटतात काय काय वाईट भेटतात अनुभव येतात ना प्रत्येकाचे.
त्याच्यातून शिकत शिकत जायचं पुढे.
अन मग त्याचा उपयोग काय.
आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या मुला बाळणं चांगलं होतं त्यांचं. लोकांच चांगलं केलं का आपलं चांगलं होतं आपोआपच
असं थोडी असतं. मुला बाळांच्या वागणुकीवर त्यांचं ठरतं ना.
ह् नाही तरी पण आशीर्वाद पण लागतात परमेश्वराचे खूप
हंम तुमचा खूप विश्वास हाय का देवावर.
हो सगळ्यात जास्त स्वामींवर. होम.
कधी राग येत नाही का.
येतो की राग कधी माणूस म्हटलं की राग येणारच की.
हुंम बरोबर हाय.
चुका पण होतात माणसच्या हातून चुका पण होतात. राग पण येतो.
त्याच्यातूनच परत सांभाळून घेणं आपल्याकडून चुकलं तर कबूल करून करणं.
परत समोरच्याकडून झालं तरी समोरच्याची तयारी असेल तर माफ करणं त्यालाच आयुष्य.
किती वेळा माफ करायचं असतं पण
काय काय गोष्टी आते नस
भेटतात लोक अशी बाहेर, तरी पण आपलं मत कधी सोडायचं नसत.
हम्म
आपलं वागणं बदलायचं नाय दुसऱ्यासाठी... हृ.. हम्म.. हम्.. चांगलंय आपण.. आपण ठरवलेलं असतं आपलं आयुष्य कसं जगायचं.
चालतय.. मी ठेवते हा कॉल आता
ओ. के. बाय